हॅलो, हा येतोय का? ताई आवाज
हा येतोय.
अच्छा झाला की नाही चहा नाष्टा?
हो, झालं की.
हम हम हा काय चालेय आणि?
काय नाही बघा, बसलोय निवांत.
होय, आता माहेरात म्हणल्यावर
होय.
हां, हां, ह तुम्हाला किती मुलं?
मला दोन. एक मुलगा आणि एक मुलगी.
अरे वाऽ बरं एक मुलगा, मुलगी अच्छा कितवीला आहेत ते?
मुलगा इंजिनिअरिंग करतोय, पुण्याला असतो शिकायला. आणि मुलगी बारावीला गेली.
अच्छा अच्छा.
हम्
चालतंय. चालतंय आणिखी तुम्ही काय तुमची तुम्ही घरी बनवता की नाही तांबडा पांढरा रस्सा?
हो करते की हो.
कस बनवता हो ताई मी म्हणजे तांबडा रसा हे होत पण पांढरा कसा बनवता नाही मी नाही मी पण नाही. नाही का? म्हणजे कसं बनवतात हे पण नाही माहित?
नाही माहित माहिती नाही.
हो का.
ह् ते काय आता गुगल काय ते युट्यूबला सर्च केलं की हम्म
ते आपण कसं जसं आता आपण घरात बनवतो ग्रहणी आता तु तुम्ही कसं मला एकांडस माहिती. ते रसा हे बनवायची पद्धत- तस सांगता येतय, पण त्या युट्यूब वर वगैरे कुठ- पण सर्च केलं की पन्नास रे- ते बी येत्यात आनी त्यातल एक बघाय - त म्हणलं, तर एखांद वेळेस छान येतए, एखांद वेळेस फसतय आणि आपण कस घरी बनव - तो त्या साध्या सामानात छान बनते ती रेसिपी अस होत- त तसं -ती- बाहेर बनवायच म्हणल्यावरती युट्यूबर बघून खूप पदार्थ त्यात- आणि त्याला म्हणजे असं- जास्तीत जास्त पदार्थ फसतातच मला तर वाटतंय-
हो हो.
म्हणून विचारल हो कसं बनवता?
हम्म पांढरा रस्सा नाही मी कधी केला.
अच्छा. ठीक बनवत आणि- म्हणून म्हणलं ते म्ह- म्हणजे मी एकदा खाल्लेला - इथे आमच्या इथेच मुंबईत- पण सगळी बोलतात जी कोल्हापूरमध्ये भेटतात चौ ती- दुसरीकडे नाही मिळणार. तिथला तिथला तो प्रॉप- परर छान लागतो ना? म्हणून म्हणलं- तुम्हाला माहितीय का? बनवायचं वगैरे-
हम्. अ आणि काय? तुम्ही खाताय नॉन व्हेज?
हो हो, नॉनव्हेज खाते. नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण चालतय.
हम्म हम् हम् हम् ह्. मी नाही खात नॉनव्हेज.
अच्छा.
हं, नाही बाकीचे खातात, मी नाही खात.
म्हणजे पहिल्यापासून खात नाही का?
हम्म- नाही खात होते एकदा मला- उलट्या वगैरे झाल्या म्हणून मी परत खायचच बंद केलं.
होय म्हणजे त्या नॉनव्हेज मूळ त्रास झाला का.
हम्म
अरे बापरे. हो परत इच्छा नाही होते खायची.
होडी नाही का हम् ते फिरतेच तोंडात ना माझ्या. ह
हा ह काय कर बाई बर वेगळाच त्रास आहे हो ना म्हणजे इच्छा होत नाही म्हणजे आ एकं झालं तर परत आता आपण- थोड्या दिवसापासून खातोय तर इच्छा होते ना आपल्याला खायची म्हणून म्हटलं आणि तांबडा रस्ता कसा बनवतो तमल
काय ते मग फोडणी आपण टाकलेलं असतंयला मटन ला हळद मीठ लावून
हम्म
नंतर मग त्याला मसाल्या ते पाणी काढायचं त्याला मसाला वगैरे घालून करायचा मिक्सर तीज रे जर असं थोडीशी लवंग दालचीन टाकायचे ह् परत कांदा लसूण काय कांदा लसूण कांदा टोमॅटोची पेस्ट आलं लसूण
म्हणजे कच्चा कांदा क टमॅट्रो
हा कधी कच्चा कधी उकडून घेतलेलं
क
बाजू हम् अ तेलात पण भासते एककडे
हो का तुम्ही कसं करता म्हणजे ककूनेत
हम्म हो कधी कधी भासतय कधी वेळ असला तरी क वेळ नसला तर कच्च घालते
होय का ह म्हणजे वेळेप्रमाणे ह अच्छा अच्छा
एक एक चुलीत पण चुलीत पण घालत्यात ते कांदा अखंड हा बाजून हा बाजून तस पण घालत्यात ते पण छान लागते हा
चुलीतला
हा
हं हं तो मसाला करून घ्याय चा
हम्म
हा पुढे म ते अअ तुम्ही फोडणीला अ म्हणजे तो कसली मिरची हा
मिरची आमची घरचीच चटणी मसाला मसाल्याची चटणी घालायची. तेलात मसाला भाजाय
हा
ह मग चटणी टाकून मग ते ह आपण पाणी मटणाच बाजूला काढल ते घालायचं आणि पाहिजे असलं तर आणी वाढ पायच
हा होय झाले. ते म्हणजे रस्सा जसा आपल्याला हवाय तसा
हुं
हा हा हा आणि म्हणजे ते कोल्हापूरच ते काळ तिकट असतय ते वेगळंच असतय ना
हो ते कधी आम्ही नाही वापरत आ हाय हे घर चच करतो. बाहेर काय मसाले जास्त मी नाय घालत.
हा हो पण ते चटणी वेगळीच असं ते ना ते कांदा खोबरं घातलेली आपल्यास
हा हा
तसलीच वापरता ना तुम्ही पण
हो हो तसलीच की
हा अच्छा हे वेगळं ते दुसरीकडे आपल्या इकडे कुठे मिळत काय घाटी मसाला म्हणतात ना
हा
ते दुसरीकडे कुठं मिळत नाही तिथंच
हम हम
आपल्या महाराष्ट्रातच मिळत
हो
हम् हम् ह ह दुसरीकडे कुठे कुठे तुम्ही फिरायला वगैरे जाता की नाही म्हणजे आपलं महाराष्ट्र सोडून
कोकणलाच कितीिकडे गेले होते
बर
हम्म गणपतपुळे मारलेश्वर
हा हा तिकडे पण छान आहे ना फिरायला म तिकडे कोकण ला
हो हो छान आहे समुद्र हम्म
समुद्रात गणपतीपुळेला समुद्र वगैरे तो खूप छान वाटत तिथं एन्जॉय होते छान आपली
हो कुणकेश्वरचं मंदिर महादेवाचं ते पण छान हम्म
हा हा हा हा ह असस
तर फर
नाही मी राहते तिथे कर्नाटक म आहे मैसूरला तिथेथ पॅलेस आणि तिकडे जरा मंदिर हा म्हैसूर पॅलेस आणि आहे तिकडे फिरायला वगैरे तेवढच म्हणजे म वगैरे भरपूर आहे तिकडे फिरायला असं इिकडेच जातो आम्ही म्हणजे आधी काय माहिती नव्हत लग्न झाल्यावर तिकडे गेली मी तथंच होती ना महाराष्ट्रात हळूहळू थोडे दिवस फिरून झा मग फिरल्यावर म्हणजे तेवढंच जेमते मिस्टरांना जेव्हा सुट्टी असते तेव्हाच आणि इिथं काय महाराष्ट्र आलो की फिरतोयच मुंबईला आलो की ते तर आपलं रोजोज झाले फिरण व अरे
हो विजापूरच ते गोल घुमट पण बघितला, तुमच्या तिकडे येऊन विच
हो का ते तिकडं आउट साईडला येत. ते ना. जरा बिजापूर आपल्या महाराष्ट्र तत.
हू बॉणड्रीला.
हा तेच की. तुम्ही बरेच फिरल्या, फिरल्यात. आपलं छान आहे.
हूं!
फिरून होते वै, परत पण नाही होत एकदा हे अशी पोरमोठी बारकीे, असताना काय घेऊन फिरताय सांगा.
ह आता परवा काल परवा दिवशी.
चर्चा होतोय की नाही, तोपर्यंत त्याची शाळा वगैरे चालू. झाल्यावर. अ आधी थोडा बारका होत ता कुठं न्यायचा म्हटलं कि दमवायचा, कुठं फिरायचं म्हटलं की नाही व्हायचं बई त्याला घेऊन, असं म्हणजे आपला जीव निघतोय. रडून हेच पाहिजेत तेच पाहिजे, हेच खायचंय, तेच खायचंय, खायचं काय वाटत नाही, ती खेळणी पण बासता तिथ, आता सगळीकडे हायतच की. व्हाय रडून दंगा, हा बघल ते आता किती घ्याय च्छ! तिथ ब्या हे करायचं ना फिरतो ना स्वतः एन्जॉय कर तो ना आपल्याला एन्जॉय, करून देतो. असं झालय हा मग तो थोडा मोठ तो होतोय का नाही, तोपर्यंत आता हा झाला. तोच त्याच्या आता शाळेला त्याच्या शाळेमुळे नाही येतय, सुट्टीलाच भेटत ना मग. मुलांच्या हां त्याच रुटीन बस ते की नाही तोपर्यंत आता ह्याच काय फिरताय सांगा आता, आता पूर्ण मोठी झाली. शिवाय कुठे नाही बघा.
होय होय.
लय दमवता आहो म्हणजे ना एकदा तरी मी गेलती मी माझ्या म्हणजे लहान होता माझा मुलगा मोठा. घेऊन गेलतीत त्याला म्हणजे रांगत होता थोडा असा चालायचा त एवढी जन होती फिरायाला म्हणजे माझ्या नंदा धीर जावा संगळी होती त्याला घ्यायला आणी सगळ्यांनकडे जात पण होता. आणि काय त्या वेळेला गेलो फिरायलात. त्याला कोण नक कोण पप्पा नो कोणच आई नको कोण नको त्याला फक्त मम्मी पाहिजे आणि एकटी किती घेऊन घेऊन घेणार ना हात दुखायला लागला माझा. तुला माहिती हे. हो मग. आणि त्याला काय करायचं होतं, असं खाली रांगायचंय आता खाली म्हणजे. गाडीत बसला आधी व्यवस्थित. आणि रांगायला कसं सोडायच खाली सांगा बरं उन्हाळ्यात गेलतो ऊन आणि रस त काही चांगलं असते, तु फिरायला ते खाली गुडग्यावर सोडायचं. खडी, दगड, वगैरे सगळं ठसलं कुठं सोडायचं. त त्याला असल्या ठिकाणी. आईर म्हणजे माझा नुसता जिव काढला अस की मला अस झालताना तेव्हा परत कधी नई येणार मी फिरायला आण परत मी गेलीच नाही. परत त्यांची ती फिरली मी आपली घरातच म्हटल ते घर पडवडल त्या बाळाला घेऊण आपल अ अ फिरण नको परत झवात तो मोठा होईल तेव्हा फिरायच, आता थोडे दिवस उन्हायच्या सुट्टीत थोड फिरलो तोपर्यंत आता अ प्रेग्नेन्सी म कुठ ट्रॅव्हलिंगच करायच नव्हत ना मला. त्याच्यामुळ आत. सगळ झाल हाताने.
हो.
त्या ताई ठेवते मग तुम्ही करून घ्या हा.